हां बोलां
येतो आवांज
हो हो येतोय हम्मं हमं
तुमचां आवांज खूपचं कमी येतोय मलां
हो कां येतोय कां आंता
हो आंता येतोय थोडांसा
हो वाढवलं मी हो येतोय कां आंता
हो येतो येतो
हो हो बोलां कायं म्हणतां
स्वप्नं पाहांयला आवडते की
स्वप्नं पाहिला नाहीं ते अचानक पडतं स्वप्नं
बघांयला नांय आवडतं तुम्हांले
नाहीं बघांयला पणं आवडतं बघांयला म्हणजे अं आपणं खूंप श्रीमंत झालो हो असे स्वप्नं बघांयला आवडतांत आपल्यांला एक कोटीची लॉटरी लागली वगैरें असे स्वप्नं
पडलेले तुम्हांला त्यांपैकी किती खरे ठरलेले
हम्मं तरी म्हणजे आंता एवढे लक्षांत नाहींय पं मंग हम्मं हं कारणं अं मलां तरं नाहीं एवढे आठवतं आठवतं चं नाहीं कारणं मी स्वप्नं नाहीं नां माझे पडतांना ते नंतर विसरूंन जाते असां प्रॉब्लेम होतो म्हणजे ज्यां वेळेस पडं त्यांवेळेस आपणं जागां आली तेवढं पुरतं लक्षांत राहतं पणं मंग सकाळीं जरं आठवलं नां आपणं कायंत बघितलं होतं आंता मी कसं माझं मुलांविषयी वगैरें असं किं हरवली समजां कुठं तरी कांहींतरी झालं असं नाहीं कां कारणं मी त्यांच्या काळजीत असते नां त्यांचं प्रकारे स्वप्नं आणि माझं कसं प्रकारे आहे माहितीय कां स्वप्नांचा समजा आंता मी एखाद्या पिक्चर लावलंय तरं पिक्चरमध्ये समजां एखादं हॉरर शो बघितलां भूतांचा वगैरें मलां रात्री लगेच तसंच स्वप्नं पडतं सेम हां म्हणजे असे डेंजर हो असे नाहीं बघतं मी हो आंता मी समजां व्हिडिओमध्येजरी बघितलं नां समजां कुंठे आपलां युंट्यूब वगैरें एखादां मुलगी झालां आंता एखादं बातमी्या आलीं नाहीं कां ती जी यांच्यातून गे ते पडलंय हे असं झालंय ते लगेच मलां तसंच स्वप्नं पडतं आपल्या यांच्यावर मंग मी त्यांच्यामुळे अशा गोष्टी नां ह्यां न्यूंज वगैरें हे पंण जास्तं बघतं नाहीं
मी पणं बरं कां मी कधीचं बातम्यां बघणांनर नाहीं कारणं त्यां ते मारां मऱ्यां रडणं गागणं ते आणि मी कधीच पिक्चर्स बघतं नाहीं पणं त्यांच्यात पणं त्यांचं असतं हकडनं पडतं इकडनं गाडीनं जातं ते तिकडनं जातं परतणत तेणं ते भूंत भांत राहंता परं शाफ ते साप वगैरें राहता ते इकडं पळतांत तिकडं पळतांत मी हां ते जं ते जरं बघितले नां मलां रात्री ते स्वप्नं पडतं आणि मी मं जोपेत मलां असां आवांज करते त्यांमुळे मी दि शेती वगैरें ते डेंजर जे राहतं ते कधीच बघत नाही मी अ आणि मला स्वप्न माझे बरेच स्वप्न अशे मला जे स्वप्न पडतं ना ते माझ्या लाईफ मध्ये कधी-कधी खरे होऊन जात तास की नाही मग मी आम्हाला तसं बरोबर मला काही दिवसानंतर भेटून जातं असे स्वप्न वटता मला हा आणि मला अशे कशे आणि काही स्वप्न कशी असतता हा आपण पाणीपुरी ख्यायला गेलो होतो म आपण पाणीपुरीची डिश खाल्ली म ती खूप छान होती मग आपण इकडे फिरायला गेलो तिथं खूप काय काय होतं. अशी स्वप्न कधी कधी पड
नाही आणि मी काय करते माहितेय का म्हणजे आता आपण कस अ समजा आता लॉटरी वगैरे लागली, पैसे खूप आले आपल्याकड नाही का आता सध्या पैश्यांची जास्त गरज प्रत्येकाला आहे नाही का, पैसे कमवायच्या माग लागलेले लोक कशात ना कशात. नाही का, ज्याचा त्याचा बिजनेस, ज्याचं त्याच काम वगैरे तर मग मी ना अस सोप आपलं म्हणजे अ विचार विचारत विचारच एक प्रकार म्हणायचा ते स्वप्न म्हणून आपण बघते मी बघते आणि त्याच्यामध्ये समजा एक कोटीचे रूप पैसे लागले मला म ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम हे ना आप आपल्या नाताव, म्हणजे समजा आपले भाऊ झालं, आपले आई-वडील झालं अन आपण हे फुल एन्जॉय करायचा व सांग त्यांना पण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्यांना काही पैसे द्यायचे आणि आपल्यासाठी पण ठेवायचे आणि आपल जे जे आपल्या इच्छा पूर्ण नाही झालेल्या काही गोष्टी तिने घेतलेल्या वगैरे ते सगळं खरेदी करायचं असं स्वप्न असत माझं. मस्त बंगला वगैरे आणखी छान छान गाड्या मस्त घरामध्ये मला जास्त करून किचनची जास्त छान आवड आहे नाय का किचन छान सिस्टमॅटिक पाहिजे वगैरे असं आता आहे एकदम पाहिजे तसं नाही, नाही का फर्निश वगैरे नाही ते सगळं स्वप्न मी रात्रीची असं कधी-कधी आठवण आली ना, का आपल्याला असं पाहिजे वगैरे तस बघते म अस.
नाही, मी हम्म पण स्वप, ह मी पण स्वप्न बघत राहते, बर का. आपल्याकडे हे पाहिजे, ते पाहिजे आपली मुलगी एवढी शिक ली पाहिजे अस बनली पाहिजे किंवा मी पण स्वतः की नाही मी पण हे केलं पाहिजे, असं झालं पाहिजे असे, असे स्वप्न पडत राहता.
हो माझ पण तस चे मी म्हणजे आता साप वगैरे नाही का असे जर व्हिडिओ बघितले ना मी कशाचे तरी अ त्याच मला लगेच स्वप्न पडत, सापांचे वगैरे लगेच दिस ट ते मला रात्रीची, खूप भीती वाटते त्याच्यामुळे बघतच नाही जास्त करून
णजे मी, मी पण असा विचार करत राहते म्हणजे स्वप्न बघत राहते. हा हा हा, नाही मी पण रात्री असे स्वप
नाही रात्रीच्या आठवत मग परत घाबरून जातो ना मग असं होऊन जात मग अस. चांगले स्वप्न बघावा, वाईट स्वप्न नाही बघू असं. असं त्याच्यामुळे वाईट बघूच नये.
ह नाही म्हणजे मी पण अस विचार करत राहते म्हणजे एक स्वप्नच अ म्हणायच ते आता अरे की नाही आता आपलं घर नाहीये, आपलं घर झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकड गाडी पण नाही अजून, आपली गाडी झाली पाहिजे. आपल्याला एवढा मोठा जॉब लागला पाहिजे किंवा आपल्या नवऱ्याला एवढं मोठ तो पेमेंट पाहिजे पण आपण ह्या पदावर पोहोचलो पाहिजे. आपण अशाच्या गाडीत फिरलो पाहिजे, असे स्वप्न हं. हे किंवा कधी, कधी असं वाटत नाही कधी कधी असं वाटतं, आपल्याला पेक्षा खुप जास्त पैसे सापडले पाहिजे. पण पर ते एक मन विचार करत नाही, कष्टाने कमवून खावा.
खावा. हा, हा नाही मी पण कधी, कधी तसचं विचार करतो, बरं का. हो. मी पण तसाच विचार करते बरं कधी कधी आपल्याला खूप मोठे पैसे सापडले हं, किंवा मग लॉटरी लागली, जास्त करून लॉटरीचाच विचार केलेला आहे. आणि ती लॉटरीत मग आता माझ्याकडे कसं घर आहे आपलं स्वतःचं. पण मग भरपूर माझ मोठा फ्लॅट आहे आमचा, टू बी एच केे. पण मग त्याच्यामध्ये फर्निश वगैरे काहीच नाही ना केलेल. एकदम अस पसारा वगैरे वाटतो. मग मला माझ ते स्वप्न आहे का, माझं सगळं मस्त फर्निश झालं पाहिजे. जस आपण टी व्ही मध्ये घर बघतो बघा. एकदम असं नाही का छान. का त्या घरामध्ये गेलं तरी असं लगेच फ्रेश वाटलं पाहिजे. असं मला घराची इच्छा आहे नाही का. असं स्वप्न मी बघते. का माझं घर पण असं पाहिजे. माझं किचन पण असं पाहिजे. मस्त सिस्टमॅटिक सगळं असं पाहिजे. जिथले तिथं असं. जास्त पसारा नको. आता कसंच ठेवायला सामान नसल्यामु, म्हणजे फर्निचर वगैरे काही नसल्यामुळे, इतका पसारा पसारा खेड्यात जसा घरात पसारा असतो ना, तसा पसारा प पसारा पसारा दिसतो. फक्त तेवढा हॉल जरा बऱ्यापैकी असतो स्वच्छ नाही. त्या मग छोटी मुलगी ती जे भांडे तिच इतकं सिस्टमॅटिक ते मीशो वरून घेतलेले आ, हे त्याच्यामध्ये मी ठेवते सामान तरी पण तिचं आहेच काहीतरी टप भरलेला एवढं आपण, आपण कस बाहेर गेल्या नंतर मुलं छोटे असतात, त्याच्या मुळं घेतच असतो ना. आणि खेळणी खेळणी एवढी खेळणी साचून जाते का, बस कधी ठेवायला जागा नाही होत. असं होत. त्याच्यामुळं फर्निचरची खूप इच्छा आहे. ते स्वप्न एक आहे माझं. फर्निचर झालं पाहिजे, कलर झाला पाहिजे घराला. मस्त आपलं घर एकदम छान झालं पाहिजे. वगैरे असं
गरज आहे. माणसाची हं माणसाची स्वप्न पण अशी पाहिजे, ते सत्यातच उतरली पाहिजे बरोबर नाही, नायतर हे काहीतरी बघायचं म्हणजे
अं नाही, नाही पण मग तुम्ही म्हणता नाही का, आता स्वप्न पडलं ते तुम्हाला, कधी कधी रिअल लाईफ मध्ये पण घडतं. पण मग असं नको व्हायला का, आपण वाईट पण स्वप्न बघितले, ते नको घडायला. त्याची एक भीती वाटते नाही का. त्याच्यापे
हो. मग ते पण आहे, ते पण आहे बरं का, माझ्या याच्यात म्हणजे असे वाईट पडलेले. वाईट पण पडलेली स्वप्न, अन ते कधी, कधी सकाळी बरोबर आहे ना. खरे होऊन जातात. असं राहतं मनाला. बरेच बरं का म्हणजे असं कसं अं आता म्हणजेच असं अं जाऊ द्या, आता रात्र आहे. त्यामूळं बोलू नाही. परच मनात भिती तयार होते नाही का. त्याच्या म्हणजे बरेच स्वप्न असे मलाये ना ते की असं काही झालं ना, मला ते सकाळी माझ स्वप्न खरं होऊन जातंं. म्हणजे मला जे पण स्वप्न पडलं ना, मी तस विचार करत नाही. पण ते पण स्वप्न खरं होऊन जातं माझं वालं.
हम्म. नाही काहीच्या बाबतीत घडतं तसं ह.
हं म्हणजे असं, काही गोष्टी घडायच्या आत ना, खुप काही गोष्टी घडायच्या आत मला जर सोप स्वप्न पडलं ना, की म्हणजे त्या ठिकाणी दुसरं कोणीतरी गेलेलं राहतं, अस स्वप्न पडलेलं राहत मला.
हो हो हो ते पण एक असतं बर का. म्हणजे ते एक व्यक्तीच घडलंय समजा असं आणि ती दुसरीच व्यक्ती जाते असं होऊन जात नाही का असं असंत ते. हो होतं ना ते माझ्याबरोबर पण झालेलं आहे हो हम्म, तुम्हाला काय म्हणता माहिती आहं का समज तो ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार केलाय ना ज्या व्यक्तीबद्दल वाईट बघितलंय ना, उलट त्या व्यक्तीचं हे ना आयुष्य वाढतं असं म्हणता म्हणे. असं ऐकलेलं आहे का तुम्ही म्हणजे मी आता समजा सांगितलं आपल्या आईला वगैरे म समजा स्वप्न पडले कुणावर तरी नाही का आपल्याच घरच्या न कुणावर मग आपण सांगितलं का मला एवढं वाईट स्वप्न पडलंय त्याच्याबद्ल असं नको व्हायला नाही का मग त्या म अ आईकडून कोण मोठ्या माणसांकडून काय ऐकलंय का नाही उलट त्या व्यक्तीचं आयुष्य वाड आणि ही गोष्ट ना कुठंतरी घडली असेल ते कुणावर तरी ते विघ्न गेलं असं म्हण
हा हा हा नाही पण म्हणजे माझ्या बाबतीत काय होतं मला तेच म्हणजे आता समजा काय घडलं की त्याच माणसाच नाही पण दुसरं काहीतरी माझ्या स्वप्नात येत मगं सकाळी असं खरं होऊन जात, असं होऊन जातं. असं खूप वेळेस घडलेलं आहे माझं बर का खूप वेळेस हो.
हो हम्म
नाही पण स्वप्न पण अशीच बघितली पाहिजे नाही का ती सत्यात उतरलीच गेली पाहिजे त्याच्यातनं काहीतरी आपल्याना भेटलं पण पाहिजे नाही का?
हो हो नाही मग तेच ना मग तसं म्हणजे आता समजा लॉटरीच झालं हे वगैरे स्वप्न झालं ना. ते सत्यात झालं पाहिजे आपलं नाही का?
अ नाही म्हणजे स्वप्नांची पूर्तता पण तितकीच प्रकारे झाली गेली पाहिजे आता आपण म्हणतो. की नाही माझं घर झालं पाहिजे माझं माझी गाडी झाली पाहिजे माझी मुलगी शिकली पाहिजे खरंच ह्या गोष्टी आहे ना आपण बघतोय झाल्याच गेल्या पाहिजे बरोबर आहे की नाही किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं. मग किती दिवस दुसऱ्याच्या गाडीत किंवा किती दिवस बाळाचा म्हणजे फिरायला कावाई ना रिक्षात वगैरे फिरायचं. स्वतःच पण काहीतरी पाहिजे ना मग मग स्वतःच पण काहीतरी पाहिजे ना. मेहनत करून पण आपल्याला सात पण तेवढी भेटली पाहिजे ना मग देवानी तेवढी साथ दिली पाहिजे.
चालेल ठीक आहे बोलते मी हा कॉल लावते तुम्हाला हो ठीक आहे.